हो हॅलो हा काय कराय लागलं?
हा येतंय का ऐकायला?
येतय तुला?
हा येतेय बोल.
काय करायला लागल्यास?
काय नाही दाद्याला खायला करायला लागले.
का करत्यास खायला?
काय करायलागली? उत्तापा
जरा रेसिपी सांग की मग ती उतप्पाची. म्हणजे काय काय केलीस म्हणजे कसलं पीठ काय भिजवलीस.
आग आग आग तुला तर रेसिबी काय सागू.
सांग आता.
अग आपण हेच पिठ भिजतुय की नाही इडलीच.
हा.
तीच आहे तीच आहेऐ की.
मग तीच सांग डिटेल मध्ये जरा.
उडदाची डाळ, चण्याची डाळ, तांदूळ.
हम्.
परत जरा पोहे टाकायचे.
हा.
जरा मेथी टाकायची भिजवताना.
हा मग आज कधी भिजवलेलीस काल सकाळी भिजवलेलीस.
हा काल सकाळी भिजवलं रात्री बारीक केलं.
हम्.
सकाळी अर्ध केलं आता अर्ध कराय लागलोय.
होच आला का तो.
काही माहिती नाही अजून आलेला.
हा हा इकडनं जर निघालाय, तुझा फोन यायच्या आधी निघालाय.
मला म्हटलं आता तुंगातन बाहेर पडलो.
हम्म हम्. कुरकुरो वगैरे घेऊन आलाय.
आणि आता काय आनल?
कुरकुरेच घेऊन आलाय. दोन पिशव्या भरून.
आज एक पिशी वाढवली काय आता.
नाही त्या वेळेला मोठी एकच आणत होता. आज बारके तीन आणलेत.
हुशार. म्हणजे पुढच्या वेळेला तेच यऊज तर पुरतंय.
पुरतय.
त्या दिवशी तू म्हणली नाहीस का, त्याला लवकर लावून दे की खायला घेऊन म्हणून.
हम्म.
त्यादीशी म्हणतो. त्याला सिरियस वाटलं ग.
हम्म.
मला म्हणतो मम्मे गाडी नाही ग कसं जाऊ मी आता?
आहे खुळय ते.
बारकी गाडी नव्हती ना त्या दिवशी.
हा हा हा.
आणि आपली पण गाडी सांगलीला होती.
हा, हा.
लगेच एकदम असं तोन बारीक करून म्हणते. मम्मी गाडी नाही का आता कसं जाऊ तुच्याकडे? त्याला म्हणजे लगेच सिरियस होत य ते. कुठल्या पण गोष्टीला.
मी ते तुमला घर मी म्हणजथन चालला अरे आज पण तो म्हणला मी दुसरीकडे कुठे गाडी थांबवायच येत नाही मला. म्हणून मी इस घेऊन आलो म्हणते. असुद्या म.
हम्म.
त्यातला दोन संपवली पण. पिढीन आल्या आल्या.
ह
मी म्हणणार होतो त्याला, नाष्टाग्न चाललाय तर मसूर घेऊन ये म्हणून. खरं त मी हीकडंन थोडी येणार. तिथल्या तिकडच जाणार ना. म काय बोललो नाही त्याला मग.
हा हा हा. बघू तू आलीस की नाही, मग आनूया परत.
मी काय पुढच्या महिन्यातच येणार.
तू आलावर आणू.
मग आता काय चहा पिलेस का नाही?
चहा पण ठेवलाईन. नाही चहा पण ठेवलायन. खायला पण कराय लागलो आता मी.
अग ते येऊ दे तर, गार होईल की येऊपर्यंत.
नाही नाही म्हणजे कांदा टोमॅट चिरून मिक्स करून ठेवलेय ग.
हा हा हा.
तो आला आल्यावरच कर नाश्ता.
माग लागलेला तिच्या चल चल चल म्हणून. नको मी मम्माला दमवत नाय म्हणतोय.
लई हुशारे कार्टी ती. आगाव झाल्या लई.
हम्म गेलाय तो गोडाउन जा म्हंणलं. काम चालूये तर नाही म्हणला.
आला आता खाली.
झाला तर उद्या पाॅपकाॅन.
आवाज कट व्हाय लागलाय.
ये पिल्लु
का?
परवा आषाढी एकादशी नाही का शाळेत सांगतात ना.
फोटो टाकलीस का मला?
माझ्याच फोनवर अजून आले नाही ह्यांच्या फोनला ही.
घेतलेस मगाशी होत ना घरात.
नाही झोपले मी नंतर पोटात दुकायला लागल म्हणून. मग तोपर्यंत गवंड्याचा फोन आला म्हणून गेलं उठून त्यांनी झोपलं पण नाहीत. मी झोपले बर सोया त्याला आता कलर करायला लागल्यात अजून काय राहिलेल. बांधकाम पण चालूच आहे.
कुठं केलं गोडाऊन तिथंच केलंय ना.
हा इथेच आहे. कोपऱ्याला हम्म.
हा हा ह
हम्म हाय की
चहा येरे खाल्यात.
हम् हम् हम्
उगंच नुसतं फोन कुणाला, कुणाला कुणाचा पण फोन येऊ दे.
हम्म
फोन आला की मागणं बडबड बडबड चालूच असते.
ह हा ह
लय राग येतोय.
चहा बिस्कीट.
हम्म
हम्म मग
मग तुझ्याकडच.
हम् ह बसवला वाटतं त्यांना गाडीला बेल्ट.
बसवलं की टाकलं मगाशी पैसे.
हम्म मला म्हटलं होता पुढंच्या महिन्यात इन्शुरन्स आहे, ऑइल बदली आहे
नाही आला अजुन
गाडी नाही आली अजून
नाही ती मोटरचा आवाज आला मला मला वाटतं गाडीच आली की काय.
हा हा येत असल. कुठे तर आला असलं, हाक मारायला लागला वाटतं खालना.
नाही
कुठे जातेत तेव्हा.
खाली जाऊन मोटर चालू करून पायरीवरच बसत्यात. आणि पापाला ते सांगते पापांचा फोन आला की नाही. त्यांना म्हणते आलू बाबा आत्ताच खाल ना वर आलू म्हण वर चढायला येत नाही.
हम्म
पण ही माहिती आहे का जाऊन खाली बसते ती,
पाणी आल का नाही.
आले, मी आता सकाळच्या सकाळची म- नाही लावत संध्याकाळच्या येळेला येतंय की नाही पाणी ते. भरलं की उद्या संध्याकाळ पर्यंत जाते म ती समोरची पोरगी असली कि, मग जातंय मग संपते सकाळी पाणी- आल्यात एकटीच आहे बाई.
पोरगी हाय काय?
लग्न झाले नवरा पुण्याला.
हा हा हा
हम्म नवरा आलता मध्ये दोन तीन दिवस होता परत कधी गेला.
मग ती कुठं जयातं आता.
तीथ कामला येते.
कशाच्या असू दे्या असू दे सोट असू दे, हा नाही असू दे म्हटल्या नंतर सांग. हम्
तुझा क्लास चालू झाला क नाही अजून?
नाही येतील की आता किती वाजले आता झालं पाच मिनट येतील.
मला वाटलं आज सुट्टी देते.
आज कशाला मला म्हणजे मला उद्या दिवसभरात फोन करायला पाहिजेत. हेन्ही एक ओरडायला लागल्यात फोनवर बोलत बसल्यावर. म्हणून आज आणि म्हणजे पोटात पण दुखत होते मी कोणालाच फोन केला आ उद्याचा एकच दिवस आहे माझ्याकडं-
आता किती कंप्लेंट झाले.
पाच झालेत, आता तुझा हा धरून पाच होतात.
हम्म मग कसं करणार ग,
तीच कळ ना आता मला काय करायचं
तू सांगितली नाहीस विशाला मी असं केलंय म्हणून,
कशाला उगंच करत बसल्यास म्हणतात.
हम् काही तर करतोय कि म्हणावं.
हम्मम
आता माझ्या नंतर निकिताला एक फोन चालू निकितीला एक कर.
हम्म आज बाजार आहे ग त्या आज बाजार आहे आज. म्हला कंटाळा आलाय बघ जायचा पोटात तर न असत दुखायला लागले. जाणार पण नाही कोण.
ती कुठे गेली?
नाही गेलं तर काहीच नाही कांदा बिदं- एक पण कांदा नाही घरात बाकी सगळं भाजीपाला पण संपलाय.
हम होय का.
कोण?
म्हातारी.
ती गेल्यात गोडाऊन कडे, ती जात नाही ती ईतलं इथं बाजार काय आणायचं म्हंटलं तरी जात नाही.
हम बाजार जायला काय होतया.
उचलत नाही पिशव्या जड येत नाही.
हं हं अं,
हम्
हम्म, आज एक दहा पंधरा तर कॉल झाले का नाही, उद्या दिवसभरात पंधरा करतो कसं पण.
आता आज कुणा कसं करण आजचा माझाच पाचवा झालाय म्हणते अस तु.
होयचं की, कालचं धरून आज प सकाळपासून दोनच कॉल झालेत.
कुणाला केलीस आज?
एक तुला झाला आत्ता आणि एक ती कोण होती, बाई कोल्हापूरची तिला तिचा एक आलता. असे दोनच फोन झाले. त्या ब अनोळकींसोबतच बोलायला पाहिजे मग मला आजच्या दिवस. आणि उद्या मग तुमच्या दोघींसोबत बोललं का नाही की होईल मग.
आज आणि आता कुणाला दुसरं करणार आता?
बघतो थांब आता.
म्हणजे ते बाहेरची पण अनोळखी पण करतात काय फोन?
करत्यात- करत्यात नॉर्मल विषयवर बोलायला लागलो की नाही मग जाते वेळ मग कुठला तरी एकच विषयी टॉपिक धरून बोलतोय बोलते गं. मग होतोय बोलणं.
हा, हा, हा
हम्म, चालते मग करते थांब तुला आणि एकदा रिटर्न.
झाले काय दहा मिनिटं?
हा,
हम्म ठीक आहे, हा ठेव.